ओ नमस्कार
नमस्कार बोला
काय म्हणताय?
आम्ही काय नाय म्हणत बघा आमचं सगळं निवांत चाललय आता आराम चाललाय. तुमचं काय चाललंय?
आमचं पण आरामच चाललय बघा.
जेवण झालं का तुमचं?
हा सकाळीच.
सकाळीच अरे वा! म्हणजे नाष्टा करता का डायरेक्ट जेवता तुम्ही.
जेवतो डायरेक्ट नाही म्हणजे आज आज मम्मीने छोले केलेले.
छोले म्हणजे काय ते तेच का हरभऱ्याचं मोठं मोठं असतंय ते.
अहो तो हरभरा नसतो छोले असतेत.
अहो आम्हाला ते कसं माहिती नाय ओ एवढं म्हणून विचारलं
हा हा हा
ते कसं आणि ते काय बरं म्हणतात बा तेला मला आता माहित नाय आठवत नाय जाऊ दे मग अ फिरायला कुठ गेला का नाय पावसात
नाय आहो
अहो आम्ही गेलेलो आम्ही गेलेलो तिकड कुठं बर बरकीला बरकीला बरकी धबधबा आहे ना तिकडं दोन धबधबे आहेत तुम्हाला माहिती ये तिकडं आणि तिकडं त्या जंगल म्हणजे ते कुठं होतं बाबा कोल्हा पूरच्या तिकडं कुठ तरी पडतंय ते मग तिकडं गेलेलं तेव्हा कोण, कोण आमच्या क्लास्टची ट्रिप गेलेली. मी तेव्हा जाता, जाता पहिल्यांदा पावनखिंडला थांबलेलो तिथं हम्म बघितलं तिथं पण वॉटरफॉल होता एक बारका होता धबधबा. आणि मग परत तिथलं बघून झालं तिथं जरा पेरू वगैरे घेतले तिथले पेरू खाल्ले. आणि तिथली त्यांच्या तिथलं गाईड असतात ना म्हणजे माहिती सांगणारी माणसं.
हो, अ...
मग त्यांच्याकडनं जरा माहिती घेतली तिथली त्या भागातली. कशाप्रकारे काय काय झालेलं तिथं. मग ते ऐतिहासिक स्थळ आहे ना मग त्याच्यात जरा तिथं जाऊन जरा असं फील झालं की बाबा शूरवीर आपले पूर्वज होते.
पूर्वज आपले शूरवीर होते ऍक्टिव पेश ते तुमचा प्रॉब्लेम आहे बहुतेक.
हो थोडं, थोडं समजून घ्या.
हां.
ते काय झालं मग ते बघून झाल्यानंतर आम्ही परत मग बरकीला गेलेलो. आणि बरकीला गेलो आणि तिथं दोन धबधबे होते मोठे, मोठे हो तिथं एवढा मोठा पाऊस पडला आम्ही गेल्या उतारलो जसं गाडीतनं एवढा मोठ्ठा पाऊस पडतोय तिकडे एवढा मोठा समोर काही दिसत नव्हतं एवढा मोठा पाऊस पडल नुसतं आम्हाला वाटलं आम्ही उतारल तिथं आमच्यावरच ढगफुटी झालीय. एवढा मोठा पाऊस कारण आम्ही एवढा मोठा पाऊस कधी बघितलाच नव्हता ओ. ते कसं आम्ही दुष्काळी भागात न बिलॉग करतो ना त्यामुळे आम्ही एवढा मोठा पाऊसच बघितला नव्हता.
होका, हा, ह, ह, ह, हा.
मग आता
तुमच्या इकडं पाणी पण प्यायला नसेल ना ओ?
नाही पाणी भेटतं ना पाणी आता पाणी तर काय सगळीकडं पिण्यासा ते पाणी कुठं पण भेटतं. पण शेतीसाठी कुठं पाणी आहे आणि एवढा पाऊस म्हणजे पाऊस कसा पडतो जिरमाट पाऊस पडतो आमच्या इकडे असा बुरुंगटागत बारीक, बारीक, बारीक, बारीक.
अहो हे काय बोलताय तुम्ही?
अहो हे वर्ड्स आहेत आमचे जुने हे आमच्या गावावाकड अशी वर्ड्स वापरते ती तुम्ही जरा सेटीतला असल्यामुळे तुम्हाला माहिती नाही ना एवढं असले वर्डस तर ते जाणून घ्या थोडे, थोडे झिरमट म्हणजे कस बारीक, बारीक एक ब असा बारक्या, बारक्या केसा एवढ्या थेंब पडतात ना त्याला झिरमट पाऊस म्हणतात बुरुंगट अस.
हम्म, हा, हा.
हा मग अहो तिकड एवढा पाऊस होता बे कार आम्ही एवढा पाऊस कुठंच बघितला नव्हता आणि
अहो सगळं जाऊ द्या तुम्ही मला सांगितलं नाही तुमच लग्न ठरलय?
हो, हो, आहो ते गडबडीत सांगायच राहुन गेलं.
काय मग कशी आहे पोरगी?
काय माहिती.
लाजताय का काय?
होय
हॅलो ह
हॅलो बोला आवो ते जरा ठसका लागलेला त्यामुळ ते जरा बोला अ पोरगी एकदम छान आहे म्हणजे अ दिसायला तर छान आहे आणि ती घरच्या कामात पण चांगले आहे त्यामुळं
आवो बायको आणताय का मोलकरीन आणताय घरच्या कामात
मोलकरीन नाही हो काही काही जबाब दाऱ्या पण पार पाडल्या पाहिजेत असं नाही की मोलकरी आणतोय. आमच्या घरात धुनं भांड्याला आहेत की मशीन.
होय हम्म.
त्यामुळ काय मोलकरीन कशी तुम्ही असं कसं म्हणू शकता?
सॉरी सॉरी इतकं का तापताय?
आवो तापण्यासारखा मुद्दाच तुम्ही विचारताय. मग तापणारच ना? मग तुम्ही काय म्हणताय आणखी?
काय नाही मग कुठली आवो गाव तिज गाव सांगा ना कुठला आहे बहुतेक हूतेक माझ्या ओळखीची आहे ती
बरं असेल तर तुम्ही या आल्यावर तुम्हाला समजलच की आता पत्रिका दिल्यावर तुम्हाला समजल ऐका की अ काय बरं अ आम्ही तिथं गेलो मला वाटतंय दोनशे एक फुट टा वरण तो दबधबा पडत होता आणि त्याच्या खाली आम्ही पवलो
आवो कुणाबर गेलेला तिच्याबरच गेलेला का काय आम्हाला काय विचरणच झालंय तुम्ही फिराय बिराय जात तना अस असते का?
आता तुम्हाला कसं विचारायचं तुम्ही कुणाच कोण धक्क दिलं दोन ह
आवो
आणि तुम्हाला कसं आता विचारायचं सांगा बरं
तुला हे होवुदे तुला दाखवतेच हम् काय म्हणला परत म्हणा जरा
आवो ते म्हणल आता जाऊ दे पण ऐका की आम्ही काय सांगतोय ते ऐका तुम्हीच कशाला पुढं पुढे तरातरा बोलताय मला तेच काय कळना
तुम्हीच बोलताय.
हम्म आम्ही नाही हो चरा चरा बोलत ब र ऐका ते काय झालं मग तिथं आम्ही मित्रमित्र गेलेलो आमच्या क्लासची ट्रीप होती आमच्या वर्गातली सगळी आणि मग तिथं आहे ना असं एकदम मोठा धबधबा बघून आम्ही सगळी पोहायला गेलो आणि माझ्या किशात फोनच ता मला माहितीच नाही आणि आवाज येतोय कसला तरी तुमच्या
आवो इथ बॅनजो आलाय बहुतेक
हो.
आवो सॉरी सॉरी ते वारी निघाली ओ. सॉरी बँजू नाहीये ते गाणी लागलेत लोक जातेत ना चालत
अहो तुम्ही मागच्या वेळी मला बँनजोमध्ये दिसलेला गाणी म्हणताना
हम् ह् होऊन होऊद्या तुम्हाला दाखवते मग कशी गाणी वाजवायची असत्यात ते
बरं अ ते फोन मध्ये वाजवू नका असं मध्ये मध्ये
हा हा हा.
हां ऐका ना मग तेव्हा
काय ऐका बिका नाही आता शिकवते ना थोड्या वेळानी
दोनशे बरं ठीक आहे क्लास घ्या आमचा चांगल आहे.
हम्म दोनशे रुपये हजरीेवर यता का हो,
हो आम्ही दोनशे रुपये हाजरीेनेच जातो वाजवायला आम्ही ते ताशा वगैरे सगळं वाजवतो ताशा परत ढोल हो आणि तुम्हाला माहितय मला सगळ्यात चांगलं ते असं खुळखूळा असतोय का नाही. पियानो काय असतो तो माहितच नाही आमचा बँजो तसा नाही आमचा बँजो म्हणजे फार पूर्वीच आहे अस.
हा हा हा हा पत्र्यावर वाजवता का काय तुम्ही काट्या घेऊन हा तेच तेच बरोबर दोनशे रुपये जास्त झाले मग त्याला वीसच रुपये तुमची आहे हो वीस रुपये
फी फी फीक ना फी तेवढीच आहे आमची हा. फी दोनशेच आहे आमची पण आता कसं झालंय आता जरा महागाईमुळे हल्लीच्या आम्ही वाढवली आहे.
हो का हा हा हां पण तरी आता चोरून आणायला लागत असतील ना तुम्हाला. बरोबर बरोबर हा.
भरपूर आहेत आमच्या पार्टीत त्यामुळे काही टेन्शनच नाही बघा.
काय म्हणला
आमच्या इथं चोर आहेत भरपूरच हो त्यामुळे काय आता टेन्शन नाही म्हणजे चोरून ते आणतात वगैरे बरोबर, पत्रे वगैरे सगळं.
ह् मग तुम्हाला काय मटेरियल चा या म्हणजे काय म्हणतो आपण टेशनच
नाही नाही नाही खर्च कसलाच नाही आणि त्याला ही पण नाही म्हणजे कसं काय म्हणतात बाबा त्याला हा परत एखादं समजा काय तुटलं फुटलं तर त्याला कसं दुरुस्तीला खर्च लागतो. तसा पण आम्हाला काही खर्च येत.
बरोबर तुटलं की लगेच दुसरं चोरून आणायचं बरोबर ना.
होय होय
हा बरोबर
तेच
हम्म बाकी मग काय चाललय तुमचं? म नाव काय म्हणला वो तुमच्या बँजोचं?
बँजोचं नाव आमचा अलंकार,
अलंकार का ओ हा ह हा, हम्म
बाजोच नाव आहे आणि आता कस झालंय ते आता जरा स्टाअक सीझन चाललाय ना आता जरा थोडी लग्न कमी आली आहेत आता मे
अहो पण आता मी तुम्हाला तेच म्हणलं तुमचं ठरलंय ना. तुमच लग्नत आम्हाला आम्हाला द्या ना मग सुपारी.
आमच्यात आम्हीच वादवल कसं जमेल सांगा बरं. काय म्हणतील माणसं तेव वाजततरी दिसतोयाल असं कस बरोबर वाटेल का.
नाही नाही नाही वाटत आम्हाला द्या मग सुपारी हम्म.
हो तुम्हाला द्यायचीच तेच ठरलेलं तुमच्याकडे बघून वाट तय पण म्हणजे ही सुपारी तुम्ही मलाच द्यावी असं मला पण वाटत. ते त्यामुळे मी आधीच ठरवलंय की कोणाला द्यायची काय करायच.
हो हो हो हो
हा हा बरं चालेल मग बाकी तुमचं काय चाललंय अजून.
काय नाही बघा तुमचं चुरू चुरू ऐकतोय. काय नाय निवांत हा हा ठेवा मग बाय बाय.